जावाजे अच्छा तेच मी छान तेच जरा रेनच्या आहे त्यामुळे मी विचारून घेतलं कारण की खूप लोकांना इशूतो रेजचा म्हणून तेच मला तुमचं शिफ्टिंग आणि अ मराठी व्यक्ती म्हणून दुसऱ्या शहरात राहणं एकदम वेगळ्या भाषेत म्हणजे हिंदी वगैरे पण काहीच नाही दुसऱ्या शहर्यात राहणं आणि तिथली भाषा आपण खूप लगेच शिकू पण नाही शकत अशा शहरात राहण्याचा अनुभव समजून घ्यायचा होता
हो मी जवळ जवळ सतरा वर्ष होती तिथे पण आता फारच म्हणजे कंटाळा आला होता मला तिथे हो की नाही मला माझ्या अ शहराच्या जवळ जायचंय कुठेेतरी महाराष्ट्रात कुठेतरी जायचं अस ते वक म्ह हो सतरा वर्ष होती
मग शिकले असणारे भाषा
नाही भाषा शिकली नाही कारण की व्हेरी डिफिकल्ट खूपच अवघड आहे ती भाषा शिकणं किंवा तिथले लोक अ नाही जनली रा त्यां स्वः ल्ज पण खप क यज कर इ असत शक्य होत त्यांच्या अ बोलण्यात किंवा काय आणि कारण की अ तेलुगू, तामिळ आणि कन्नडम ते सगळे एक त्र राहतात तिथे बंगलोरमध्ये. त असं नाही की पर्टिक्युलर हा म्हणजे मी ज्या एरियात राहत होती तिथे तेलगू प्रमाण जास्त होत किंवा तामिळ होते कन्नड पीपल अ नवथे तेवढे जास्त.
हा हा बेंगलोर. आय टी सीटी त्यामुळे सगळीकडचेच जास्तच असणार पण त्यातल्या त्यात जवळच्या शहरात म्हणून जास्त
हो मग बेसिक शब्द शिकणं पण खूप आवघड होत एकदम थोड थोडं चार पाच शब्द किंवा पण म मी सेंटेन्स नाही बोलू शकत वाक्य पूर्ण नाही शक्य मुलांना होत शाळेमध्ये त्यांना होत किंवा कंपल्सरी कन्नड ह. तर ते शिकले अ म्हणजे त्यांच्याबरोबर मी पण शिकायचा प्रयत्न केला पण माझ्याकडनं नाही झालं. म्हणजे मला ते खूप मोठी खंन त की तिथे राहून इतके वर्ष शिकायला पाहिजे होत पण म्हणजे आजूबाजूला तस मित्रमैत्रिण नवते बोलणारे, किंवा काम हो काम वाली बाई पण इंग्लिशच बोलायची तुटकमटक का असेना पण मग तुमचं संभाषणच त्याच्यात होत नाहीये त अवघड असत शीक
बरोबरे तुमचा सरावच करायला कोणी नाही किंवा तुम्हाला करेक्ट करायला. तुम्हाला शब्द सांगायलालं आडल तर मग ते होत माझ भाऊ होता, बेंगलोरला मावस भाऊ आणि तो शिकला होता आणि त्याच्या उत्साहा पाई माझी मावशी, काका मावस बहिणी, आख्खं घर शेकलं होत बऱ्यापैकी बोलायला.
अरे वा वा.
आणि माझी आजी बेंगलोर ची होत ती तर तिला कन्नड यायचं पण तिच्या मुलांना म्हणजे माझ्या वडिलांना वगैरे कोणाला येत नव्हतं. पण मग मराठी म्हणून ति तीथल सगळ जे कल्चर आहे म्हणजे जेवणाचे वेगवेगळे कारण की मला असं वाटतं तिकडे खूप भात तो पण असं जाडवाला आणि हे ते मग त्याचे काय घरीच पण तरी बाहेर घेते काहीतरी म्हटलं तरी खूप वेगळं फूड.
हो हो वेगळ फूड करच्या इव्हन भाज्या. ज्या भाज्या विकत घेतो घेतो ते पण खूप निबर आपण म्हणतो अशा झालेलं कारण की ते सांबार म युज करत. त्यांना कोवळ्या भाज्या नाही आवडत जस भेंडी पण एकदम जाड कींवा वा ंगी खूप जाड अस आपण म्हणतो पक्व झालेले. मग मला खूप ते त्या गोष्टी ये होत होत्या, आणि जसं इव्हन पिठाची गिरणी पण लवकर मिळत नव्हती मला तिथे सापडायची नाई. किंवा म्हणजे ते लोक नाहीच दळत ना त एकदम क्वचित कुठेतरी सापडेन. किंवा मला गहू मिळ नवते तिथे त मग दळण कोण आनील मग मी रेडीमेड आपलं आटा आणून चाललय. असं. होका? आणि जसं बाहेरच आपलं हे मिळत सगळं सटरफटर पाणीपुरी वडापाव मग ते सगळं मला घरीच बनवावं लागायचं म्हणजे. आपण म्हणत की हो काहीच नाही काहीच नाही. ह. हो. नाहीये तिथे आणि त त्यांची चव वेगळीचे चार्ट म्हटलं का त्यांचं वेगंच चव येते ती आपल्यासारखे आंबट गोड नाही. देताते भेळ पुरी वगरे पण त्यांची आंबटगोड चवच नाहीये ती वेगळीच चव येते त्यांना कुठं नाही जमत पाणीपुरी पण. म्हणजे असते पण ती तशी फ्लेवरवाली नसते.
पण लोकांची मागणी आहे ग्राहक आहेत म्हणून ते. त्यांनी सुरू केला.
हो हो हो पण जस समोसा पण मला एक. ख आपण म्हणतो, कि हॉटेलमध्ये आपल्या चवीचा मिळायचा. किंवा काय, त्यांचा समोसा पण वेगवेगळे त्यांचे असतात प्रकार, नाही आवडायचं तेवढं कचोरी वगैरे पण ते खात नाही, त्यांच्याकडे शक क्यतो बेकरी आयटमस् जास्त चालत, बेकरीज असतात वेगवेगळ्या. कि जिथे पॅटीस मिळतं किंवा काय असं म्हणजे ते समोसा किंवा कचोरी नाही खात. जास्त करून.
म्हणजे वेस्टर्न साईड कल्चर सारखंच जास्त ना बेकरीज् ताजा पाव किंवा ताजी खारी
बरोबरंय, असं सगळं आणि बाहेर रून तेच व्हायचं, की गेलो तर इडली डोश्या शिवाय काहीच नाही बाहेर. म्हणजे पोळी म्हंटली तर मैद्याची, म्हणजे तुम्हाला असं साधी पोळी चपात ती किंवा असं काही मिळत नाही तिथे. आणि मग ते खाऊन खाऊन, हो. आणि कोणी टाळाला लावता मग, म्हणजे बाहेर सुद्धा गेलं तरी इडली डोसाच मिळते असं. आणि ते म्हणजे माझ्या मैत्रिणी तिथल्या होत्या बऱ्यापैकी, तेलुगू वगैरे अशा.
हा
ते घरी पण तेच बनवायची दिवस रात्र, ते मला खूप असं ह, तेच खाणं अ इडली म्हणजे तीन टाईम इडलीच असायची त्यांची, किंवा मग डोसा तर डोसा म्हणजे ते पीठ बनवूनच ठेव ता दोन तीन दिवसाचं आणि फक्त सांबार
इकडे पुण्यात जोक होतात, म्हणजे एकदा घरात इडली केली की दिवस रात् इडली खावा ह्याच्या धसक्यात आम्ही असतो वगैरे असं खूप, मी तयार होतात, म्हणजे आपल्याला ते नाष्टाच वाटतो जेवण म्हणजे वेगळं काहीतरी द्या. असं म्हणण असतं घरातल्या सगळ्यांचं.
आणि पोट भरत नाही. नाही आणि किती दोन टाईम तर नाही शक्य. एक टाईम फार फार तर खाऊ शकतो. आपण अस म्हणजे त्या माझ्या मैतत्रिणी मला हसायच्या. की तुम्ही पोळी कसली. खातात. किंवा पोळी कस काय खाता. भाजी दोन टाइम सेप्रेट कस बनवतात? तुम्ही असं. आमच्याहिते ते एकदाच बनवतो. आम्ही सांबर की झालं दिवसभराच अस. आणि ते खूप फ्री असत.
पण मेंटली हे किती फ्री दरदरी गोष्ट आहे म्हणजे वन पॉट मिल असं झालं ना. आपल्याकडे शंभर गोष्टी. करा म्हणजे मनासाठी ते छान आहे. चवीसाठी नसलं तरी पण मानसिकदृष्ट्या ते खूप ऐकून हलकं वाटतं. कारण की उद्याच्या डब्याला काय नवीन पदार्थ अस नाहीये नाहीं तर. आपल्या इकडे डोकं हे होत म्हणजे जर शाळेत जाणार पोर असेल. माझी कारण की मुलगी दुसरीत आणि आम्हाला. शाळेत प्युअर मराठी शाळेत असल्यामुळे. ताई छळतात. कच्च द्या हे द्या. ते द्या असं म्हणजे एवढं माझ्या आईनी पस्तीस च वर्षात माझ्याकडे कधी लक्ष नसेल दिल तेवढं आम्हाला खायाला हा खाण्याबद्दल आणि ते असं. नाहीं का प्राईड वर येत. सगळे मुलं हे आणतायत. आणि आपण नाही देते अस. त्यामुळे तिकडे असं इडली वगैरे हा यांच्यासाठी खाऊचा गुरुवार असतो. त्यांना नॉर्मल तुम्ही डब्यात देऊन नाही चालत.
बरोबर आहे.
आणि त्यांच्या इथे जेवणच असं असेल तर वा किती भारी.
हो आणि त्यांच्याकडे काय राईस कुकर असतो. भात लावला तुमचं सांबार आहे तर झालं संध्याकाळच स्वयंपाक त्यांचा. असं. किंवा भाताबरोबर दही दही भात जो असतो त्यांचा झालं मग त्यांच. अस म्हणजे खूप रिलॅक्स आपण म्हणतो त्यांचा स्वयंपाक.
मग बायकांकडे वेळ असतो, त्या काळात ते काय करत असतील?
अ म्हणजे आहेत त्यांचं काय काय पूजा, अर्चा वगैरे जे काही घरातल्या ऍक्टिव्हिटी उजूवली पण साऊथ इंडिया इज म्हणजे ते इंडिपेंडेन्ट फिमेन्स आहे. त्यांचं आपण म्हणतो मॅटर्नल संस्कृती आपल्याकडे म्हणजे त्यांच्याकडे अ आईच्या साईडला जास्त हो मातृ स म्हणतो आपण ते त त्याच्यामुळे त्यांना जॉब करण. ह्या सगळ्या गोष्टी एज्युकेशनला महत्व किंवा जॉब करणं. किंवा तिची आई तिच्याबरोबर राहील मुलाला सांभाळायला. अशा ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा वेगळ्या आहेत.
हे भारी आहे ना किती इंटरेस्टिंग आहे.
म्हणजे छान आहे त्यांचा आणि वेळ असतो तरी त्या एंगेज राहतात. बुक्स वाचतील. किं किवा काहीतरी ऍक्टिव्हटी करतील असं. तर आपल्यासारखं नाही कि पूर्ण टाईम आपण म्हणतो स्वयंपाक घरातच असतो. अर्धात टाईम. घरात लोक म्हंटल्यावर होतोच तो.
हो म्हणजे ते आपल्याकडे खूपच म्हणजे मग मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन लोक हे खाण्यासाठी जग जगताय आणि ते जगण्यासाठी खात एकदम मला असं वाटून गेलं क्षणभर. कारण आपल्याकडे नाही तर बायकांची तीच तक्रार होते ना म्हणजे ती एवढी होते की अ तिला पंचान्न पकवान करायला लागतात. आणि आयडंट्री ती स्वतः काहीच खा पटकन खाऊ नाही शकत. दुसऱ्या दिवशी शिळ राहत. पण तरी तीला ताज करायचं असतं. सकाळी राहिलेलं कोणी रात्री खायला तयार नाही होत. काहीतरी वेगळं चवीसाठी कर. आसा हट्ट अस तो आणि हे ते मला ते मेंटली खूपच असं रिलॅक्सिंग वाटले. कि बापरे ही किती छान आहे. असं झालं पण आता आपली चव डेव्हलप झालीय. आणि आता मुलांच्या बाबतीत परत बॅकवर्ड जायचंय. की नाही का अजून आपली आई आजी वगैरे जस बेस्ट करायचा प्रयत्न घरातच
बरबर आहे. तेेत आहे.
तसच अस होतं.
हो तेच ना. आणि त्यांच एक चांगलं की पूजे च्या दिवशी ते असं पाच पक्वान वगैरे नाही करत. म्हणजे असेल तर वडा वगैरे करतात. किंवा असं पण इडली आपण कसं मग पुरणपोळी रशी की भात आमटी मग त्याच्यातच अर्धा वेळ येत आपला त्याच्यात करण्यातच जातो.
ते सोयपाक झाल की डारेक्ट पाहुण्यांनाच वाडा आम्हाला उरलं तर आम्ही शेवटी बसतो. आणि खातो. किंवा मी आहे त्यात सभाळून घेतो. परत आपल्यालाच करून खायला लागेल. म्हणून मग असं होत खूपदा. की आपल्यासाठी करायचं तर जाऊ दे. आणि मग त्यांना हा मग असं त्या म्हणजे कंपईर केल्या तर त्या तुम्हाला जास्त हेल्दी वाटत असतील कमपेअर टू अ आपल्या इकडच्या स्त्रिया किंवा उत्तर भारतीय पण कारण की
अरे इतकी काय करते स्वयंपाकात म्हणजे इतका वेळ कोण देतं किंवा इतकी व्हरायटी बनवायची काय गरज अस ह म्हणजे तु का दोन भाज्या का करतात दिवस रात्र असं एकच भाजी बनवून ठेवा सकाची किंवा हे काय ह अस
फूड कल्चर इंटरेस्टिंग गेम आहे ह ना जरी म्हणज आपल्याला सवयीचा आपला भाग नाही किंवा आपण त्यातच मोठे नाही झालो ह पण त्यांच्यासाठी ते युजफू आहे आणि त्यांच्याकडे जास्त पुरुषांना पण तीच सवय असेल हे जास्त तांग आपल्याकडे नॉमिनेस किचन मध्ये जरी बाई काम करणार असेल तरी त्या पदार्थांवर डॉ नॉमिनेस हा पुरुषात असतो घरातल्या मग भाऊ वडील अजून कोणी का असे ना
बरोबर आहे
डॉमिणस न त्यांच्या आवडीचे पदार् म्हणतात कि ते संपले जातील मुलांच्या आवडीचे पदार्थ म्हणतात कारन की ड्बा तरी संप जाल हपेक्षावर रादर देण न आपल्या आव पार्थ बनवाय आणि मग पण त्या आपल्याला कोणीतरी ट्रीक करा म्हण आपण बाहेरच खातो ते कि मला रिलॅक्स पद्धतीने कोणीतरी वाढतय व
हो कधी कधी म्हणजे मला असं होतं की चहा तरी बाहेरच घेऊ की आज मी थकलीय मला चहा तरी कोणाच्या हातचा तरी पाहिजे असं
एक्झॅक्टली
ह
पण हे आवडलं ह्या दृष्टीने बघायला पाहिजे या फोडकल म्हणजे आपन टाकतो वगैरे ठीक आहे कारण की तो सवयीचा भाग आहे
हो पण माझं म्हणणं तेच आहे की आपण सवय लाव्हतो घरच्यांना कि चार आपण म्हणतो चार आयटम बनवले की तुम्ही खा प तेच आपण एक बनवलं तर ते खातीलच अस
नाही ना ती सवय आपण लावलेलीच नाहीय त